हॅलो हॅलो आवाज य
येत आहे ना
जेवण झालं तुझ
नाही ना ग बाई माझं तर
तुला ते नाही तुला जे मी ते व्हिडिओ पाठवते ना ते का करत नुसत ऐकत क राहते नाही तरी चालेल ग
पण मग काहीच असं कंटाळायला लागला ना ग
अगं म्हणुस तेच सांगते ना अग जास्त टेन्शन नको घेऊ या वेळचा पेपर सोपा हाय काळजी नको करू
पेपर सोपं आहे पण त्यासाठी अभ्यास पण पाहिजे ना व्यवस्थित
निघेल ना मग तू केला आहेस ना का तरी पण या
हा केलाय केलाय पण मी सॅटिस्फाईड नाही असं
आपलं आपलंस वाटतं अजून थोडं पाहिजे हवं असं तसं तर कधीच वाटत नाही मग पूर्ण अभ्यास झाला कोणाला अस वाटत नाही कोणत पण क्सपिरियं घेतो तर प्रत्येकाला अजून थोडंस पाहिजे तर नाही ग करशील तू करशील तू अजून त हे दिवस आहेत आणि मेन आपल्याला असं मला त असं वाटतं ते पठारआवस्था आली बस ती पठारअवस्था नाहीं आली.
हा ना.
अवस्थे सारख. काल ना एक लेक्चर होत ग याच. राज्यशास्त्रचं नाही का त्याच्यात. म्हणजे याच होत नागरीक शास्त्र. राज्यशास्त्र बोलतात याला तर ते सर लई छान शिकवत होते. होते ग एवढं मस्त शिकत होते. मग मी तुला सेंड करणार होते ते.
मी तुला केलय ना सेंड. मी लेक्चर तर नाही केलं. तेच ना नागरिक शास्त्राचं. तसं आता नाही सांगता येणार मला. मला. असं वाटत की तू त्यांचाच ऐकलं असेल. इगनाईट अकॅडमीचं ना.
नाही ग वेगळ आहे ते. नाव नको घेऊ. तर
म ते काय माहिती. बरं का पण मी तुला नागरिकशास्त्र. म्हणजे याचच काहीतरी केलेलं आहे मी तुला. मी तुला आग काही. व्हिडिओ तुला काव सेंड करून ठेवते. कारण आपलं बोलनाच त्याच्यावरून असतं ना मग मला. मला आठवत की हा मी तुला सेंड केलेलं आहे ना. मग मी सुरवात करते तिथून.
हम. त्यात तू काय करशील? तू त्यात काय करशील? नागरिकशास्त्राची सुद्धा फस्ट अ म्हणजे आपण म्हटलं ना. हे बऱ्याच वेळा काय होत. आग सामाजिक शास्त्र म्हणून ना बरेशे आपण सोडून देतो. पण नागरिक शास्त्राची क्वेशंन पण विचारतात. पेपर बनला. त्याच्यामुळे नागरिक शास्त्रचे पण बघ लोकसभा करून ठेव. राज्यसभा म्हणजे संसदेचे दोन्ही सभागृह जे आहेत. ना ते करून ठेव. अ त्याच्यानंतर आपलं जे संविधान आहे. ना संविधानाचे जे कलम आहेत. ना ते करून ठेव. अ त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा. अ नोट्स म्हणजे आता ते. अगं माझ्याकडे पुस्तकं आहेत जे आपलं जुन पाठ्यपुस्तक. होत का जूना अभ्यासक्रम होता का आपला. तर त्याचा सहावी. सहावीचं आणि आठवीचं पुस्तक आहे माझ्याकडे. सहावी आणि आठवीच आहे. बरोबर सातवीच जरा जे टेक्स्टबुक आहेत त्याच्यात त्यांनी ऍड केलंय. त त्याच्यात स्थानिक स्वराज्यसंस्था म्हणून एक जो चॅप्टर आहे. ना तो एकदम परफेक्ट कर त्याच्यात एक दोन क्वेशंन येतात. एक जरी आला अन्. कन्फर्म आपला मार्क्स जायला नाही पाहिजे. बुवा अस आणि एकदम सोप राहत आग ते. अकरावी बारावीला आपल्याला जे होतं ना. लोकसभा राज्यसभा. म राष्ट्रपती. अ सगळं त्या त्याच्यावरच सगळं ते बेस असतं. वेगळं काहीच नसतं त्याच्यात. त्याच्यामुळे तू ते कर व्यवस्थित. नाही ग पण ना व्हिडिओ पण बघायचे. व्हिडिओ बघाय काही आपलं काही नुकसान नाही होत. पण वाचल्यामुळे काय होऊन जातं माहितीय का? कमी वेळेत जास्त होऊन जात. तसं व्हिडिओमध्ये ना जास्त वेळ लागतो. अगं ते इतके वेळ घालवतात ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करा आणि एक क्वेशन लिहून ठेवतात. बोर्डवर अन किती वेळ तेच सांगा उत्तर.
की आपण पुस्तक. पुस्तक घेउन जसं कंटाळून जातो. तसं व्हडओ एकदा बघायला लागलं का तेथे नाहीका टायमिंग असत. म्हणजे सहा-तास घेतात. ते दीड तास घेतात. म्हणजे असं वाटतं. कि चला बुवा आपण दीडतास तरी अभ्यास.
नाही. पण त्याचा सगळ्यात मोठा तोटा मी तुला सांगते मा मीबी. तु याचातूनच गेलीऐत ग श्वेता सगळी. आता हे बघं जे सहा तासात ते जेवढ कन्टेट शिकवतात. शिकवतात. का तेच कन्टेट. तू नीट कधीतरी व आता क याच्यातच आहे आपण तर एजुकेशनच्या एक क्षेत्रातच आहे तू लावून बघ जे ते सहा तास लावतात ना तेवढं आपलं एक अन दोन तासात वाचून होत. तू ना एखादा व्हिडिओ हे कर
पण ते एक्सप्लेन करतात. ना ग आपल्याला आपण फक्त काय असं वाचत जातो.
होना. पण म तेवढा कन्टेट आपल्याला
ते आपलं हे क्लिअर करतात ना संकल्पना की नाही हा मी तुला नाही का मानस शास्त्राच्या व्याख्या आणि हे सेन्ड केल, आणि ई काय उपपत्ती. उपपत्ती पण सेंड केला वाटतं, मी तुला
ह प्रतिमान पण कर बर का, अध्यापनाची प्रतिमान पेपर एकल्या एवढं डीपने विचारत. प्रतिमा फक्त कोणतं कोणाच ते करत नाही व्यवस्थित तरी चालेल.
नाही अन का ते तर काय सापडणार नाही मला. पण नाही का उपपती सापडले बाई म्हणजे आ हो नोटिफिकेशन म्हटल तुला सेंड करून ठेवते म्हणजे मला बघता येईल.
हा बरोबर आणि हे पण कर पेपर एक ला ना छत्रपती शिवाजी महाराजांच ते अष्टप्रधान मंडल ये पहाय
हम्म
मी तुला मागच्या वेळसचा माझं हे सांगितल होत ना किस्सा. मी पेपर देऊन आले सी ई टी चा पहिला पेपर दिला बरं का अ पहिला पेपर देऊन आली. पहिला पेपर याचा राहतो. पेपर दोन राहतो ना पहिला? नाही पेपर एक राहतो. पेपर एक राहतो पहिल्या बरोबर मग पेपर एक देऊन आणि बाहेर बसलो बर का मग नोट्स होत्या माझ्याकडे मी वाचत बसली. मग तिथे त्या टीचर होत्या ना सगळे ह्या वेळ टीचर टीचर च होत्या द्यायला आलेल्या नोकरी न यांच्यासाठी मग त्या मला म्हणल्या तुम्ही तर खूपच नोट्स काढल्याय म्हणे मॅडम म्हणलं हो काढल्याय म्हटलं मग तेचच आता पण रिव्हिजन नाही झालंय, म्हटलं माझं मी वाचून झालंय पण रिव्हिजन काय होत नाही म्हटलं माझी म्हणजे जमत नाही बाई एवढं.
हा माझं पण नाही होत.
हा असच आमच्या गप्पा चालू होत्या, मग त्याच्यात ना मग आम्ही आता आपण कसं डिस्कस करतोय. मग आम्ही तेच डिस्क डिस्कस करत होतो की, बॉ हा जास्त विचारतात, तो जास्त विचार विचारतात. अष्टप्रधान मंडळाच्या बाबतीत आमचं बोलणं चाललं होत आणि आम्हीे जे म्हट म्हटलो की, ते पण न्यायाधीश आणि वकील हा अष्टप्रधान मंडळाचं सांगते बरं का मी तुला त्याच्यामध्ये निराजी रावजी हे कोण होते? न्यायाधीश होते आणि मोरेश्वर पंडितराव हे धर्माची कामं पाहिजे हे पंडित होते त्याच्यात अष्टप्रधान मंडळात, मग जेव्हा लढाया व्हायच्या का त्यावेळी हे जे न्यायाधीश होते न्यायाधीश पंडितराव कधीच ड्युट्यांना जात नसंत. बाकी सगळे जायचे पण दोघे युद्ध युद्धांना जायचे नाही. मग आमचं असच डिस्कशन चालू होत त्याच्यात डीप विचारून घेतात पेपर दोन ला आणि जो
घेतला का?
हम्म
लगेच मध्ये गेलो बापरे तुला सांगते, श्वेता हम्
हम्म.
आता येतोय व्यवस्थित. हा तर मग असं बोलून आणि मी मध्ये गेली. आणि जो पेपर बघितला. तरी डायरेक्ट तोच क्वेश्चन जो आम्ही गप्पा मारला का तो क्वेश्चन डायरेट आलेला
बापरे. डिस्कशन हा माझ्या सोबत पण होत बरं का, अस कधी. कधी अस सहज हं. अस अ म एखाद्या क्वेशनबद्दल डिस्कशन करतो आणि तोच आलेला असतो नेमका.
ह आले असत, ऐस अष्टप्रधान मंडळ तर शंभर टक्के करून तो त्याच्यावर तर क्वेशन कुठेच जाणार नाही. तुझा हक्काचा मार्ग राहतो. ना गमतो आपले आष्टपधान म्हण कुठे बी टाकणं डायरेक्ट येतं ना. ते किती फेमस आहे. ते मग शिकवतात पण बरेच वेळा. ते एक आहे. नंतर अं अ म आता ते साधका वििसंदान साधकाभिसंदान अभिजात भिसंदान नंतर याचे कोणती थोंडाचे कोणती प्रयत्न प्रमाद ह तीन उपपत्त्या व्यवस्थित करून ठेव त्याच्यावर पण क्वेश्चन असतो त्याच्यानंतर मराठीमध्ये हा मराठीमध्ये संधी समाज हेेत आपलं आहेच संधी झालं समाज झालं हा मी काढलंय ना ग वाटला तुला फोटो पाठू का ते
हो
आय एम बी टॉपिक्सचे जे हे आहेत ना े कोणते हा आणि भूगोलामध्ये हे करून ठेव अ काय म्हणतो आपण त्याला वा े वारे नसतात ना कोणते मत मतलई वारे खारे वारे नंतर हा ते करून ठेव त्याच्यावर क्वेश्चन असतो अ त्याच्यानंत हा हा चालेल ना चालेल चालेल त्याच्यावर क्वेश्चन असतात त्याच्यानंतर तू सांग अजून तुला काय वाटतं काय करायला पाहिजे टॉपिक्स हम्
उपपत्
कोणत्या कोणत्या कोणत्या उपपत्त्यावर जास्त विचारल्या जातात जास्त करून
मला तर हेन
हा हे पण आहे भावनिक बुद्धिमत्ता भावनिक बुद्धिमत्ता ज निल ग विचारलं त्या
त्याच्यात आपण लॉजिक लावू शकतो भावनिक याच्यामध्ये लॉजिक पण लावू शकतो नाही का
सांगते ना मग मी तुला याच्यातच आहे ना पॉईंट हाच आहे मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतेे आता भावनिक बुद्धिमत् आपण डॅनियल गोलमन वगैरे वरवरर वाचलेलं असतं आणि त्यांनी अजून एक काय करतो मसलो काहीतरी आहे बाबा तेला आ आठवत नाही बाबतीत क्वे्न विचारलं मग म काय म्हणाय ठीक आहे ना भावनिक बुद्धमतच ना मग माझ्या पुस्तकामध्ये त्याचं एकदम छोटसं दिलेलं आहे डीअड
अगं आधी मला काय वाटायचं हा सेम सेम मला आधी पण मला पण नाही का आधी असंच वाटायचं बरं का कि आपल्याला डीएड मानसशास्त्र कि काय एवढं मानसशास्त्र विशेष नाही का आपण अस याच्यामध्ये शिकलेलच आहे नाही का डीएड ला बरोबर आणि त्यानंतर मग काही गोष्टी जर असतात सायकोलॉजीवर म्हणजे डिपेंडिंग तर ते मी पण असं ग्रॅज्युएशन मध्ये आय केलेलं जा आहे ब त्याच्या बाबत नाही का मग मला तिथपर्यंतच असं मर्यादित वाटायचं पण जव्हा आता म्हणजे असं डीपमध्येध्ये जेव्हा अणे जे मातीात तेवढच नाही महत्वाचे अजून खूप आहेत बाई की त्यांचे नाव पण आपल्या डोक्यात राहणार नाही
बरोबर ते अगं ना
हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो.
कनी विचार.
हॅलो.
ला म्हणजे काय.
तुझा आवाज ब्रेक होतोय, तुझा आवाज ब्रेक होतोय.
विचारतात, म ते मधलं हात